बोला,
हा, काय चालू आहे ताई?
काई नाई, आराम चालू आहे. हम्म, हम्
झाला काय स्वयंपाक?
ब फे पाला खूप भेट आहे.
हा, ना जेवण बाकी आहे की झालं?
नाही, जेवण पण झालं.
ओके, बाकी?
बाकीकी तुम्ही सांगा काय?
गेला नाही काय कुठं फिरायला?
नाही, फिरायला गेलत र् नाही आता जायचा विचार आहे. हम्म, जाऊ आता. म्हे आताच शाडा लागलेल्या आहे,, तर आता काही दिवसाना म्हटल्या जाऊ.
हा, आता, हम्म, हम्म
पाऊस जरा जास्त पडू द्याय लागते नाऽ थोडस वातावरण पण खूप वेगळं होते नाऽ
हो,
वातावरणात खूप चेंजेस होतात ना मग,, आता त सुरू झालाऽ पाऊस, आता जास्त समजा एवढेच काही आलंच नाही, एक दिवस तर खूप होतातऽ दिवसभरीन, रात्रीभर आणि त्याच्यानंतर काहीऽ
एकच, ऽ फक्त, तेव्हापासून की एवढा आला नाही पाऊस.
नाही, म्हणून आता कस थोडस वाटलं. पावसाचं वातावरण, सर्व हिरव हिरवगार झाल त झाल्या नंतर. तेव्हा चांगलं वाटते हा. जाणच आहे, आता कसं हे आहेच नाही वातावरण जायच ना, फिरायला जायचं. तर मुलाबाळांना पण खूप चांगलं वाटते थोडंसं, नवीन ठीक.. काणी घेऊन गेलो तर.
खूप जण जातात ना, आता यावेेळेस.
हो.
हं, मम्मी कोणाचा फोन आहे. हां. आणखी, कशाची केली होती मंग भाजी?
आज कारल्याची भाजी होते.
हो काय?
बंद
आवडते तुमच्या घरी सर्वांना कारलं?
हो, मुलांना पण आवडते कारलं.
आमच्या इथे तर कोणीच खात नाही. हाव ना, आम इथे कोणीच नाही खात, नाही कारलं आवडतच नाही कोणाला.
उलट खाल्लं पाहिजे, कारलं खाणं तर खूप चांगलं आहे. सेहत साठी अं फॅट वगैर. सर्व समजा निघून जाते. त्यात त्याचं बापरे त्याचं खाणं सर्वात चांगलं आहे उलट.
हो ना, पण ते कडू असल्याच्या ना, कडू असल्याच्यान खात.. तच नाही कोणी.
नाही कडु बनत नाही ती भाजी.
हं ना?
भाजी च काय करायचं, पहिले हे कापून घ्यायचे. पहिले कारले, धुन घ्यायचे घेतल्यानंतर, त्याच्यानंतर, मग त्याचे आपल्या जमेल ते काप पाहिजात तसे आपण काप करायचे पातळ, कधी जाडे. कोणी जाडे, करते कोणी पातळ करते. ते गोल गोल आकारांमध्ये, तर मंग ते हम्म कापल्यानंतर, मिठाच्या पाण्यात नाही का तेअसं थोडा वेळ मिठाच्या पाण्यात नाही, त्याच्या मध्ये मीठ टाकायचं. आणि ते तसं, तसं झाकून ठेवून दयाचं थोड्या वेळपर्यंत. कसं मग त्याच्यातून पाणी हिरवं, हिरवं पाणी निघते त्याच्यातलं. त्या कार्ले मधलं आणि इतकं चांगलं घट्ट असं पिळुन घ्यायचं ना, ते मिठात आणि ते कारलं. कि खूपचं की त्याच्यात पूर्ण हिरवा जो कलर असते ना, समजा त्यात हिरोप कडूपणा तो पूर्ण निघून, जाते काहीच राहत नाही. हो तसं केल्यानंतर त्याच्या नंतर मग पाण्यान धुवायचन आणि मग ते कारले करायचे, मग पाह कडू अजिबातच होत नाही.
हव ना, ते आमच्या इथ कसं.. त म्हणजे सासू बाई बनवतात म मी काही बनवत नाही कारण कडूच होतात माझ्याच्यानं,
हव काय ते जुन्या लोकांना खरंच म्हणजे बरोबर माहित.. की हे ना त्यांनी समजा पहिले केलयत ना, हम्म त्यांच्या हातच्या म्हतलं कडू, होतंच नाही खरंच नाही जुन्या लोक
हां त्यांच्या हातचं चांगलं होते, माझ्या हातच कडूच होते..
हं आपण आपलं कसं असते, आपण इतकी प्रोसेस करत नाही त्याला कापून ठेवा त्या त्याला मीठ लावून ठेवा इतका वेळ आपल्या जवळ नसते त्याच्यानंतर मग त्याला ते.. पिळुन काढा मग आणखी धुन काढा इतकं आपण.. प्रोसेस करत नाही. असं आहे ना? आपलं कसं असते झटपटवाला पाहिजे.. आपल्याला... ऐ, ऐ कुठं चालली? बाहेर.
तुम्हाला सर्वच भाज्या जमत असतील मग वेगवेगळ्या रेसिपीज
बर जमत म्हणजे जमता तस करून पाहत असते मी व्यवस्थित येते की नाही ते करून पाहत असते मी नवीन काही बनवायच अस तर म्हणजे मला इंटरेस्ट आहे म्हणा अस काही नवीन काही करून बघायचं हा ह
बाकी पाऊस आता चालू आहे कि काय बंद आहे
नाही बंद आहे आता खूप चांगला थोडा काल पण उनच होत काल हो परवाला होत
हा आणखी
आणखी तुम्ही सांगा कॉल कॉल येतय
काय म्हटलं
ते चालू होता आता तुम्ही सांगा आणखी काही आहेत
आता तर काही नाही बा
ह
यांना म्ह म्हटलं फिरायला चाला पण यांच काही रिकाम पणच नाही शेतीतले कामं चालू का
हो काय नाही शेतीवाल्यांच होत नाही मला ह्यावळेच ना पण कस आहे कोणी आताच आमच्या घराजवळच्या ताई गेल्या हो ना त्या म्हणत होते कि बाप रे काम तर म्हणतत बाराही महिने असते म्हणत काम काय कुठे जाते काय आपण कधी फिरायला जाव म्हणात आपल्याला जर कधी अम् आता हेच वय असत मनात फिरायला जायचं मग म्हातारा वयां बस एका जागी बसत अस घरी अशा म्हणत होत म्हने खूप चांगल आहे म्हणलं मुलांना पणे आपल्याच घरी दिसणार म्हणत मुलाना बाकीच्या घरी समजा कुठं गेले तर थोडी ना कोणी नेऊ शकते आपल्याशिवाय मला खूप चांगले विचार आहेत म्हटलं
हो
हम्म आणि ना खूप जण अस चांगले विचार विचार आहेत म्हटलं कि मुलांबद्दलही विचार करतात आणि तर समोरच पुढचा पण विचार करतात
हा ते सर्वच विचार करतात की बा आपल्या मुलांना समजा घरी बाहेर गेले की मग त्याला एवढं फिरायला थोडी भेटते समजा
असं नाही आपल्या घरी सर्व गोष्टी भेटतील त्यांना आपण जे त्यांनी जे मागितलं ते आपण देऊ शकू बाकी जर कधी दुसऱ्यांना समजा कोण कोणाला म्हटलं तर देऊ शकतात काय ते आपण जसं देऊ तस ते देऊ शकतात का नाही देऊ शकत
हम्म
आणि त्यांना फिरायला कुठं नवीन काही अ पर्यटन दाखवायला कोणी घेऊन जाणार आहे का समजा आपल्याशिवाय
नाही आपल्याशिवाय कोणी
आणि आपण पाठवत हि नाही म्हटलं कोणाच्या
नाही नाही आपण विश्वासच ठेवू शकत नाही ना असं समजा बाळाल्या दुसऱ्यांसोबत
आपण दुसऱ्यासोबत पाठवू शकत नाही
हम्म हा आता सध्या स्कूलही चालू झाल्याना? हम्म लंच आहे.
नाही ते आता
गरमी खूप खूपच होतय आज त एवढ्या उन्हाळ्यात सारखीच होतय
हो मग? हॅलो हा बोला बोला.
हा
आवाज येत नव्हता आतापर्यंत. काही कामात आहे का तुम्ही?
नाही कामात कसलंय मुलाचं चालू होत ह हा
आ ते बाकीचे आधीचे सर्व टास्क कंप्लीट झाले असतील तुमचे है ना?
हो आधीचे कंप्लीट झालेले आहेत काही कंप्लीट झाले आता काही मधे कोणी कॉल उचललाच नाही. अशे खूप जास्त म्हणजे खालीच गेले खूप जास्त तर आणि काही मध्ये नेटवर्कच राहत नव्हता ते नेटवर्क इश्यू राहत हो आता मनं तेव्हा लागतही नव्हते कॉल कोणाला
हावं ना ते नेटवर्क नसलं की कॉलही लागत नाही मग
हो म्हणजे कसं कोणी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगत होते नोते म्हणजे आता कसं कोणत्या कोणत्या एरियामध्ये नेटवर्क नसते ना. तं त्यांचे कॉल येत होते पण आपला कॉल त्यांना जात नव्हता.
हा ते पावसामुळे होत असेल तसं.
ते ते सांगता नाही येत.
आता काय माहित कधी येते पाऊस?
आता तर पावसाची वाट पाहत बसा तसंही न काय आहे या वर्षी म्हटलं पाऊस कमीच सांगितलेला आहे. हम्म आता ते मोठ्या सिटीमध्ये जास्त आहे मुंबई तिकडे तर बापरे रोड दिसत नाहीये. हं हं
आपल्या इकडे इतका पडतच नाहीे फक्त एक दोन दिवस आला होता जास्त पाऊस तेव्हापासून तर आलाही नाही. हम्म
आणखी?
तु्म्ही काहीतरी विशेष
नवीन विशेष काही ब आता.
सांगजा फिरायला गेल्या की.
हो सांगणार ना कॉल करीन तुम्हाला सांगणार. फिरायला गेले की नवीन काही बघितलं तर सांगणारच मी तुम्हाला शेअर करणारच.
हो ना हो ना बरं बरं करा मग आराम आता.
हा हा ठीके.
हा